हॅलो, हा ताई नमस्कार हो,
काय केलं होत. आज
आटोपलं आज काही नाही. छान पाऊस पडत होता. आम्ही मस्त वडापाव खाल्ला घरी जरा, भाजी वगैरे केले. कान कांदाभजी वाट हो, आज मेजवानी सॅटर्डे संडे सुट्टी असते स्कूल ला. पिसला मग आणि छान पाऊस पडत होता म्हटलं, चला गरम गरम खाऊयात काहीतरी
हो,
हो, मुलांची फर्माईश राहते.
हो, बरोबर आहे.
चालंय झाल. व्यवस्थित जेवण वगैरे,
हो, जेवण वगैरे झाल.
अच्छा काय केलेला, आज तुमचा काय मेन्यू होता. आज अरे हम्म, नाही नाही, चांगलंय- चांगलंय, तर ते पण पाहिजे कधी -कधी.
हो, अधून मधून पाहिजे ना,
हो हो, तेच ना,
सकाळच हम्म, सकाळचं होतं. थोडस मग त्याला सोप
हा बरोबर, बरोबर ते आमचं कसं सॅटर्डे संडे असलं की जरा फरमाईश येते सुट्टी असते ना मग थोडस निवांत बसून खाता येत जरा. बाकी नाही तर मग
पळ धावपळच राहते.
हो बाकी दिवस कस म जरा स्कूल ऑफिस मुळे मी थोडस तस लाईटच करते. ते मग नाही मग तेव्हा खिचडी वगैरे भात नुसतं वरण भात खायचं म्हणलं कि मग तेव्हा असतं.
हो का.
ह आणि वीकेंड ला मग आपलं जरा थोडं हेवी खाल्ल ज सकाळी हेवी खाल्ल तर मग रात्री एकदम असंच लाईट ख
हा हा तेच.
असंच असतं. तुमच्याकडे पाऊस वगैरे?
हो आज आला किती दिवसांनी.
हो ना इथे ही हो.
ह
मध्ये तेव्हा जोरात आलेला दोनच्या मागच्या आठवड्यात तेव्हा त्याच्यानंतर आताच जरा थोडस थंड वातावरण झालंय आता पाऊस आलात तर. हो पाऊस आल्यामुळे पण मग बाहेर जाऊ पण वाटत नाही अशा पावसात.
हो चीक, चीक, चीक सगळं.
हो ना खूपच ते चिख्खल असतं. पण मुलांचे क्लासेस असले की जायलाच लागत. काही, काही काम म्हणजे अर्जंट काम असले की ते बाहेर पडावच लागत.
हम्म, दोन मुलं आहेत का?
हो मला दोन मुलं आहेत.
ह हमम
आहे मुलांना क्लासेस ऍक्टिव्हटी क्लासेस वगैरे लावलेले आहेत. शाळेच्या व्यतिरत काहीतरी बाहेर हे
माहिती बरोबर, मुलांना पण आवड असते ना.
हो मग तेच इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे वाटत चला ठीक आहे. शाळेत नुसत ते आठवड्यात एखादाच क्लास असतो तर मग काही एवढं शिकवत नाही मग असं बाहेर पर्सनल लावलेले क्लास.
हो.
हो त्याच्यामुळे आहे एक एक मुलाला तबला क्लास आहे. एकला बॅडमिंटन क्लास आहे हो कराटे क्लास आहे दोघांना.
हा ते तर खूप आवश्यक आहे आज काल मुल असो कि मुली असो हम्म.
हो व तेच ना त्याच्यामुळे
ह लावलेले त. क्लास आता म्हणजे मोठ्याच तर आता झालंय ब्लॅक बेल्ट जवळ आलाय तो आता.
अरे वा.
हा आता ठीक आहे ते कम्प्लीट कर. म्हणजे एक आपलं एक डिग्री कंप्लीट होतेय असं.
हा. परिपूर्ण झालं त्याच्यात कि मग काहीतरी केलं त्याच पण चीज होत ना?
हो ना. तेच ना. बरोबर.
हम्म.
त्याच्यामुळे चालू आहे. ऍक्टिव्हिटी तबला वगैरे- आवडत लहान मुलाला. म्युझिक मध्ये मेन म्युझिक इंटरेस्ट आहे त्याला.
हं. हं.
त्याच्यामुळे- हा. तेच आता सुरू आहे तसच.
हं.
सांगितलं तर आहे. आता मोठे होतात मुल तस तस आवड निवड चेंज होत - राहते. त्याच्यामुळे कस मग? थोडस मध्ये मध्ये मोटिवेट करत राहायला लागतं.
हो. हो. आणि नाही आजकाल मुलं शार्प आहेत. त्यांना त्यांचं कळतं आजकाल. काय करायचं? खूप लहानपणी त्यांना करिअरीस्ट करिअर बद्दल सगळं कळते. हे करायचंय. ते करायचंय. आपल्यासारखं नाही ना?
नाही ना. आपल्यासारखं नाहीए. तेच ना. आणि- आत्ताचे मुलं चंचल पण एवढे ए का, अ- त्यांच्या लगेच डायवर्ट पण होतात.
हो तेही आहे.
अं. अस. म ते - टिकवून ठेवण्यासाठी इतके म्हणजे तिकडम लावाव लागत. मला खूप जास्त. कधी- दोघ जण बसून असं, म्हणजे काउन्सलिंग घ्यावी लागते मुलांची. किंवा काहीतरी अस आमिष दाखवायच. आपण म्हणतो ना? आणि हे चॉक - -लेट देईन तुला वगैरे असं. अं. काय काय सांगावं लागतं मुलांना मोटिवेट करायला.
हो. आणि आता कितीतरी म्हणजे प्लॅटफॉर्म इतके आहेत की-
हो. आणि पण कॉम्पिटिशन पण तेवढं आहे.
हा. तेही आहे.
त्याच्यामुळे कधी कधी मुलं अस घाबरून पण जातात. आई एवढंच आहे. आमच्याहून पण म्हणजे चांगले चांगले लोक आहेत असं. त म आम्ही कुठे स्टँड करणार यांच्या पुढे असं. मग ते खूप समजवावं लागतं ते त्या मुलांना.
हम्म. हम्म.
अं. की बाबा नाही आपण आपलं काम करत राहायचं. आपण आपलं पूर्ण डेली- -केशननी हंड्रेड परसेंट दिलं की अ -येऊ शकतो. आणि आप - - ल्याला अस कोण, ठीक आहे. जास्तच एकदम डीप - -प्रेस व्हायला लागले की मग सांगायला लागत की ठीके तुम्ही एक नंबरला नाही आले तरी चालत.
हो. हो निदान स्वतःसाठी तरी एक कला अवगत झालेली- आयुष्य संगीत- वगैरे. ह्या गोष्टी कला अशा आहेत की त्या आयुष्यात अ निदान म्हणजे- उपयोगातच -
उपयोगातच पडत त्यांना. म्हणजे- इतकं सांगायला लागत अरे आपण कधी पण डिप्रेस्ड होतो. काम करून थक - -तो. म्युझिकने कस आपण रिलॅक्स होतो. अ- म्हणजे- शांत होतो आपलं
हा.
असं खूप, काय म्हणजे इतकं विचार करायला लागतं कधी कधी खूप जास्त.
ह तुच्या बरोबर आपल्यालाही हवं तसं म्हणजे.
हा आप बरोबर तेच ना कारण आताच्या ह्या पोरांचं एज्युकेशन पण इतकं लोड आहे. खूप जास्त आहे त्यांचं पण टेन्शन पोरांना खूप असतं.
हो हो.
अ खूप कॉम्पिटिशन आहे प्रायव्हेट.
आहे ना तर.
हो तेच ना खूप कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे लवकर घाबरतात मुलं एकदम.
हम्म हम्म.
क कसं होईल आमचं म्हणजे अ आम्हाला नोकरी मिळेल, का नाही मिळेल.
अच्छा!
खूप म्हणजे अस विचार बोलत नाहीत. पण असं कळत त्यांच्या बोलण्याने. चेहऱ्यावरून कळून येतो बरेच वेळेला कारण असे फार काही करिअर ओरिएंटेड नाहीय आहेत.
हम् हम्.
त्याच्यामुळे आम्ही पण मग थोडस रागवतो कधी कधी की अरे नाही आपलं नंबर चांगला कॉलेज मिळायाला पाहिजे. आपले चांगले नंबर आले पाहिजे.
हो आजकाल म्हणजे इतकं सगळीच जणं. हायएस्ट लेव्हलचेच हे आहे, बुद्धिमत्ता सगळ्यांची.
आहे पण कसं थोडस डायवर्ट होतात मग करत नाही अभ्यास.
हम्म.
म्हणजे ते पण समजावं लागत स की, अरे ठीक आहे. पहिले थोडासा रागवतो की नाही नाही नंबर चांगले आले पाहिजे. तुम्हाला चांगलं कॉलेज मिळायला पाहिजे. मग जास्त असं वाटायला लागत की आता डिफ्रेश होतात, तर मग तसं पण सांगायला लागतं. ठीक आहे आम्हाला काही तुमच पहिला नंबर नकोय, दुसरा नंबर नकोय एकदम टॉप पर नकोय आपल्याला ऍटलीस्ट एवढं तर मार्क्स पाहिजे की आपल्याला जे कॉलेज पाहिजे तर ते मिळायला पाहिजे.
मिळायला पाहिजे हा.
ह बाकी मग ठीक आहे, बाकी जस असेल तर तसं मगं. जॉब्स तर भर भरपूर आहेत, पण तुम्ही लोकांनी केले पण पाहिजे तसे जॉब्स. असं आहे ना. तर कसं सगळ्यांना चांगले जॉब्स पाहिजे, चांगलं डेझिग्नेशन पाहिजे, असं राहत. हा. ठीक आहे आता बघायचं कसं. होतय हळूहळू गोष्टी होत राहतात.
म्हणजे होते ते चांगल्यासाठीच होत असते.
चांगल्यासाठीच होतो तेच ना, तुमचे मुलं शाळेत, कॉलेज कसं.
नाही माझा मुलगा मोठा आहे. लग्नाला आलाय आहे, हम करायचं आहे लग्न हा.
अच्छा अरे मग चांगलंय अरे तुमचं टेन्शन संपलंय म्हणजे.
नाही ना पण आता ते नवीन जबाबदारी आहे ना मग.
हो ते आहेथोडा प्रत्येक टप्प्यावर वेगळी वेगळी जबाबदारी येतेच.
हो ते तर आहेच.
हो चांग चांगलंय चांगलंय खत एकेकीच्या वेगळ्या वेगळ्या टेन्शन असतात आमच्या मुले लहान आहेत. तर अजून अभ्यासाच टेनशन एक कॉलेजला जाए तर त्याचं टेन्शन.
हम्म प्रत्येकच गोष्ट महत्त्वाची असते आयुष्यात.
हो तेच ना. आणि पण मं मुलं पण असं आता बाहेर निघायला लागलं कि आपण पण थोडस फ्री होतो पण एकटे पणा पण येतो.
हां हां.
चालायच त्यावरून थोडसा वाट ते मला पण कधी-कधी अरे आपण अ म्हणजे काय करतात आपण फ्री झालो थोडं. पोरं मोठे होताय म आता मम्मी इंग्लिश मध्ये फोनिक्स असतं ना त्याचे क्लासेस सुरू केले आता. हा आता थोडं अं म्हणजे आता अ इंग्लिश लहान मुलांना इंग्लिश बोलायला कसं शिकवायचं? तर त्याचा उच्चार कसे करायचे प्रॉपर.
अच्छा.
ते ते शिकवलं जातं आपण तर कसं नॉर्मल इंग्लिश बोलता बोलता इंग्लिश शिकून गेलो स्कूलमध्ये पण आताच च्या लहान मुलांना ज्युनियर सिनियरच्या पोरांना अ प्रॉपर अ कसं ए ला ए नाही अ म्हणायचं पहिले मग नंतर नं तर मोठे वर्ड असले की म ए म्हणतो. तर ते प्रॉपर प्रोनाउन्सिएशन कसं करायचं ते शिकवतात.
अच्छा अच्छा.
त्याच्यामुळे म्हणजे म लहान मुलं सुद्धा अ हळूहळू म ते मोठे मो ठे वर्ड स्वतः म्हणजे वाचायला तर शिकतात आणि स्वतः बनवायला पण शिकतात. त्यामुळे म ते आता खूप आहेत आताच्या स्कूल्समध्ये. हम्म म्हटलं ठीक आहे चला आता खो खूप नवीन-नवीन टेक्निक्स आले आता.
आणि हे इंटरनॅशनल इंटरनॅशनल झालं ना सगळंच त्याच्यामुळे त्याची गरज आहे.
त्याची गरज आहे.
हम्म हम्म.
च्यामुळे चाललंय आता.
हम्म हम्म.
छान वाटलं ताई बोलून.
हो हो हो हम्म चला ठीक आहे. हो हो बाय.